हा हा हा तुझ वॉईस होय तुझी वाईस क्लियर आहे.
हा तर काय बोलत होतीस तू
हा मी तेच विचारत होते, मी आज रात्री अस तर मी व्हेज खाते, बट आज ना स्पेशली मला चिकनची एक रेसिपी सांग ना
चिकन बिर्याणी सांगू का मग तुला?
हो सांग कुठलीही चालते.
हा तर पहिला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी बासमती राईस आहे. तुझ्याकड बास मती किंवा लांबडा कोणता तांदूळ
होय बासमती तेन हाय
नारा
होय हाय
हा तर त्याला एक थोड्या वेळेसाठी पाण्यात सोक करायला ठेवायचं.
हो
आणि त्याच्या नंतर म आता आपण पहिले ग्रेवी बनवायला घ्यायची त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो अ बारीक बारीक चिडून घ्याय आणि त्याला तेलाम ते फ्राय करायचं. मत ते साईड ला काढायचं ते साईड ला काढायचं आणि त्याच्यानंतर मग आपले खडे मसाले जसे कि धना जिरं आणि दालचिनी आणि काय होतय तुला मिरे, लवंगा हे असत ना ते पण तेजपान हे सगळं त्या तेलात परत फ्राय करून घ्यायचं नॉर्मल आणि जर तुला तीळ पाहिजेल असल तर तीळ पण टाकू शकते. त्याच्यानंतरन ते फ्राय केलेलं ते सगळ एका मिक्सरच्या बौल मध्ये टाकायचं आणि अ दरदरीत पिसून घ्यायच, मऊ पिसून घ्यायचं, मऊ मऊ पिसून घ्याय मग ते मऊ पिसून झाल्यानं तर ना ते साईड ला ठेवायचं आणि मग कढईमध्ये कढईमध्ये हे घ्यायचं तेल घ्यायचं. त्याच्यात तो बॅटर टाक पैसा आर बॅटर तो टाकायचा आणि तोच थोडसं बेटर थोडं ठेवायचा आणि अ तो बॅटरी टाकून त्याच्याम दे चट मी गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकायचा. हा आणि बी बिर्याणी मसाला पण टाकायचा थोडा आणि ती ग्रेवी तयार करून घ्यायची आणि मग ती झा तयार केलेली ग्रेवी साईडला ठेवायची परत एक कडाई घ्यायची. आणि आपण जे चिकन असत ना चिकन ठेवलेलं मॅरिनेट करून चिकन ठेवलेला असतं ना ते चिकन त्यात शिजवून घ्यायचं. आण ते चिकन टेस शिजवून घ्यायचं आणि अ शी एक दहा मिनिटं त्याला वाफ काढायची.
हा
दहा मिनट त्याला वाफ काढायची. मग ते साईडला ठेवायच. मग आता आपण जे राईस भिजत ठेवलेलं ना कुकर घ्यायचा त्याच्यामध्ये अ आप ले खडे मसाले जसे की तेजपान आणि लवंगा आणि जिरं टाकून घ्यायचं. थोडस तेल टाकायचं आणि तो भा भात हाय की नाही नव्वद टक्के शिजून घ्यायचा. आणि नव्वद टक्के शिजून झाल्यानंतर मग आपण आता ते दम बिर्याणीला म्हणजे चि कणची जी बिर्याणी करणार आहे त्याला आपण दम द्यायला ठेवायचं. ते लेअर लेअर बाय लेअर करायचा पहिला ते चिकनचा ग्रेवी टाकायची मग त्याच्यावर राईस टाकाय परत चिकनची ग्रेवी टाकायची त्याच्यावर राईस टाकायच मग त्याच्यावर गार्निशिंग साठी कोथंबीर तळलेला कांदा आणि जर फूड कलर असेल तर फूड कलर टाकायच. दुधात मिक्स करायच त्याला आणि टाकायचं. आणि थोड पुदीना टाकायचा आणि आणि दम काढायचा आणि दम काढण्यासाठी काय करायचं एक चपातीचा गोळा मळून घ्याय आणि तो साईड न
पूदीना टाकायच ते फ्राय करून टाकायचं का तसच टाकायचं.
नाही नाही तसच टाकायचं वरतून
हा
अ त्याच्यानंतर ना मग ते पिठाचा गोळा मळलेला असतो ना तो एक दम पॅक सिल करून टाकायच म्हणजे सगळीच टीम ना आत राहायला पाहिजे त्याच्या मगचं तेला व्यवस्थित दम मारला जाईल मग त्याच्यानंतर काय करायच आपला जो भाकरीचा किंवा नॉर्मल तवा असतो ना तो तवा गॅस वर ठेवायचा. आणि त्याच्यावर ते पातील किंवा आपण कुकरमध्ये लावले असेल तर कुकर तेच्यावर ठेवायचा
हा
आणि अशा प्रकारे दम बिर्याणी बनते आणि तुला त्यात काही डाऊट वगैरे असतील तर तु मला विचार आणि तुला काय डाऊट असतील तर तू विचार आणि त्याच्यासोबत तू रायता पण बनवू शकते
अच्छा रायता कसं बनवू ते सांगतिस काय मला
अ रायत्यासाठी काय करायचं दही घ्यायचं घट्ट हे घ्यायचं दही ताज दही त्याच्यात कां दा काकडी टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आणि काकडी असेल ना तर काकडी किस किसुन घ्यायची आणि गाजर तुला पाहिजेल असेल गाजर जर आवडत असेल तर गाजर सुद्धा खिसून घ्यायचं
ओके.
त्याच्यावर थोडस मीठ आणि काळी मिर्च पावडर टाकायची
हा.
जेव्हा आपण जेवायला बसू ना तवा ना आपलं दही घ्यायचं त्याच्यात तुला जेवढ्या क्वांटिटीत पाहिजे असल ते त्यात त्या चमचाने किंवा एका वाटी साईड ला काढून त्यात टाकून ते सगळं मिक्स करून त्याच्यासोबत तू राय तस खाऊ शकतेस
अच्छा ते बिर्याणी सोबत
हा बिर्यानी सोबत म्हणजे कसं पचायला हलकं जात ते -
हा -
तुला काय डाऊट वगैरे तुला काय प्रश्न असेल तर सांग
हो तर नाही काही नाही आहेे बट जे तु माहिती दिली ती लई छान दिली आता मी ती नक्कीच ट्राय करून बघणार
हा नक्की ट्राय कर आणि मला सांग की कस कशी वाटली तुला चिकन बिर्याणी
हा हा सांगते
चिकन दम बिर्याणी हॅलो अजून काय विचारायचं होत तुला? हा अजून काय?
आणि एवढंच होतं बाकी त्याला म वाजून त्याज मधी दुसरं कस सर्व्ह करायचं ते
म्हणजे
सर्व्ह कसं करायचं म्हटलं ते वाढत्यात ना
वाढ वाढायला म्हणजे डेकोरेश शन च विचारायल्यास काय डेकोरेट कस करायच. पहिला एक व जर तुझ्याकड व्हाईट कलर ची प्लेट असेल तर व्हाईट प्लेट घे एक बाऊल घे त्या बाऊलम ते ती एकदम वर पूर्ण लेवल अशी भरून घे आणि अ ते बिर्याणी एकदम प्रॉपरली मिक्स करायची आणि एक एका बाऊलमध्ये फुल अ वरपर्यंत भरून घ्यायची आणि आणि त्याच्यावर कोथंबीर तळ्याल्याला कांदा पण टाकायचा. आणि त्याला ना त्या डिश वर असं उलट करून टाकायचं म्हणजे ना त्या वाटीचा शेप त्याला येतो. आणि त्याच्यावर काय करायचं गार्निशिंग साठी कोथिंबीर आपल्या तळल्याला कांदा आणि पुदिन्याच पान असताना ते असं उभं लावायचं आणि जो रायता तू बनलेला असशील ना तो रायता साईड ला ठेवायचा आणि तस आणि लि तुप सलाइडमध्ये लिंबू कांदा आणि टोमॅटो गाजर हे असं साईड न गार्निशिंग साठी ठेवू शकतेस. तू डेकोरेट करून, गोल-गोल कापून किंवा त्याच्याने तू शेप शेप कट करून त्याला पण स्माइली किंवा हार्डशेप मध्ये डिझाईन करू शकतेस.
नक्कीच मी आता हे ट्राय करेन.
हा तू ट्राय कर आणि सांग आणि जर तुझ्याकड ऑलरेडी डेकोरेटेड म्हणजे फुला-फुलाची वगैरे ताट असतील तर त्यात पण तू हे करू शकतेस.
ओके ठीक आहे बर.
हा! अजून काय अजून काय विचारायचं?
ते मी विचारत होते की तु प ते
हा काय काय?
खायचं मग मसाले तन टाकू शकते का त्यामध्ये का नाही?
नाही नाही दही मध्ये मसाला नाही टाकायचा. फक्त काळं मीठ आणि अ चाट मसाला. काळं मीठ किंवा चाट मसाला तेवढे हे दोनच दोनच इन्ग्रेडियंट् टाकू शकतेस ते मसाला वगैरे टाकलं तर त्याची टेस्ट चेंज होणार ना आणि काळ मिठ पण कशासाठी टाकतो ते चन होण्यासाठी टाकतो. काळे मिरीे किंवा काळं मीठच्या पावडर आपण त्याच्यात टाकू शकतो, पचन होण्यासाठी कारण की चिकन हे पचण्यासाठी जड असतं ना म्हणून.
होय बरोबर.
हा. जेव्हा पण तू बनवशील तेव्हा त्यात फक्त हे दोन इन्गेडियंट इंग्रीडीएन्स टाक आणि बनवून खा. आणि ज बनवलं की मला एकदा न कि सांग कि कसं वाटलं तुला?
ठीक आहे मी सांगते बनवून तुला. थँक्यू! एवढं छान महिती दिलीस मी नक्क तिथे ट्राय कर करणार
ठिक आहे ठिक आहे वेलकम.
हां!
ठेऊ?